का कॉल कट केल्यानंतर मग त तुम लगेच दुसरा कॉल होऊन जाईल असं म्हणून म्हटलं येतोय आवाज
हो हो येत आहे
हा लगेच दुसरा कॉल होऊन ल मग तुम तुम कॉल कमी झाले अस आणि त्यात मिनिट बघायचं म्हणजे मग आपल्या कॉल लगेच कनेक्ट करता येतो पुढचा
हम् हम् हेच बघितलं मी तुमचं पण लक्ष होत वाटतं ना
मग कॉल मिनिट चेक करत राहावं लागतं ना ते असं बोलण्याच्या अघात कसं आपलं लक्ष नसतं बोलत जातो आपण मिीट बघत नाही मग जास्त होऊन जातात त्यांना आपला टायमिंग
हा ते ब्रेक होऊन जातं तिथे
हा असं
हम्म
म चेक करत राहावं लागत मधून मधून किती मिनिटं झाले असं
हम्म हम्म बरोबर
आणि आता तुला साडेपाच वाजले मुलाला घ्यायला जावं लागेल ट्युशन ला गेलेला आहे हो ते पण दहा मिनट लागतात घरापासून दहा मिनिटाच्या अंतरावर आहे मग
कोण होतो
मग तेवढं दहा मिनिटात जायला दहा मिनिटं यायला वीस मिनटात चालूून होत तेवढ्या वेळामध्ये
बरेयच घरातून निघून थोडं वॉक पण होतो फ्रेश पण होऊन जात जरा माइंड
हो मग तेच ना तर बरं असत
हम्म सिहस्ताचा काही विचार केला का मग काप रिज
आज हा आ अजून तर काही नाही डोक्यात पण आहे
माझं पण चाललंय सि असतात थोडं शिफ्टच होऊन जावं तिकडं
हा का काही नवीन नवीन प्लॅन आहे का डोक्यामध्ये
आज प्लॅन म्हणजे मी माझे पप्पा म्हणजे माझं माहेर नाशिकचच आहे ना म पप्पांना सांग काही तरी करू आपण करू आपण पप्पा रिटायर झालेली आहे त्याच्यामुळे चाललय माझं विचार त्यांना पण थोडा हातभार होईल आणि आहे आपल्याला स्कोप तर का करायचं नाही असं
हा हा आणि टॅलेंट आहे ना स्वतः मध्ये काहीतरी नवीन करण्याच
हो कायतरी करत राहायचे उद्योग
हो मग बरोबर आहे ना तस आहे आमच्या घरात ना आमचे म्हणजे लहान धीरण ते आहेत ना त्यांनी चॅट सेंटर वगैरे चालू केलेले आहे मग आता ह इथे दिडर रोडलाये
ओके ओके माझ्या माझ्या घरापासू जवळ ये मग माझी मम्मी पप्पा मखमलाबाद रोड ला राह
मा हो ना हा म आम्ही तिकडेच आहे थोडक्यात असं म्हटलं तरी चाल हा हा मग ते दिंडोरी रोडला आहे ना मग हाय सिंहस्तामध्ये मग कसं त्यांचं चॅट सेंटर चालू राहील अस बाकी मग सगळेच बाहेर पडून पण नाही चालणार ना मुलांकडे लक्ष देण्यासाठी घरी थांबावं लागेल कोणाला तरी
हो हो
असं
ते तर आहे सगळं सोडून नाही चालणार
हम्म खरय बघू
हम्म खर्च तर भरपूर केलाय सिंहस्थावर
हा ना
पस्तीस हजार कोटी झालेले स्पेंड
हा
त्याच्यामुळेच तर एवढे रस्ते खोदून ठेवलेले
नाही सिंहस्थाचाच आहे ना सगळा परिणाम
हो खूप आहे ना केलाय पण सगळंच एकदम काढून ठेवलेलं आहे खूप लोकांना अडचण होती
बाहेर निघायची इच्छाच होत नाही बाई गाडीवर गाडीवर सुद्धा नाही आणि पायी सुद्धा नको सगळं असं चिखल चिखल
पाहिजे ना एक झाल्यावर एक करू वगैरे अस तसं पण काही नाही सगळंच एकत्र करून ठेवलंय कॉलेज रोडची पाहवी तीच गत ये सगळीकडं तसच आहे
सगळीकड रस्ते खोदलेले आहे सगळीकडं काम चालू आहे डायरेक्ट हम्म हम
तर बाजारात जायचं म्हटलं का ते गंगेवरून पण जातच ये नाही तर गंगेवर तर इतकं भयानक केलंय अजून
ते तर सगळं तोडफोड झालेली तिथं तर पूर्ण तोडफोड आहे तिथं
टाकणारे काय माहिती ते
काय करताय काय नाही काय माहित आहे खरच ना
एक तर ह्या वर्षी अजून दुष्काळ म्हणताय पाऊस नाही जास्त
ह्यांआ पाऊस आता महिना तर लेट झालेला आहे एक महिना तर झालाच आहे पाहिजे असा पाऊस झालेलाच नाही त्याच्यात शेतकऱ्याचे सगळे काम पण थांबलेले आहेत त्याच्यामुळे
सगळे काम पेंडिंग आणि जर पाणी मुबलक नसलं तर सिंहस्थात एकदम रोगराई हे
येणारे आणि खरंच त्या जाऊ नये वाटत तिथे माहिती आहे का त्याच्यामुळे आम्ही आता मागचा पण सिंह स्थ झालं होत ना मागच्या तेव्हा आम्ही एका पण परवणीला गेलो नाही
नाही आम्ही पण नाही गेलो लोकल ना लोक लोकल नाशिकचे लोक जातच नाही कारण त्यांना माहिती तिथं चेंगरा चेंगरीत मरण्यात काहीच अर्थ नाहीये
त्याच्यापेक्षा शांततेत वर्षभरा नंतर जायचं अ
आम्ही काय करायचो. जेव्हा आहे ना, स्वच्छ पाणी सोडलेलं असतं ना, पर्वणी झाल्यावर एक-दोन दिवस स्वच्छ पाणी सोडताना. आम्ही ते पाणी खेळायला जायचो, लहान होत पण आम्ही परवाणीला कधीच नाही गेलो.
नाही परवणीत जाणं ना, एकदम म्हणजे बेकार काम आहे.
ह. अवघडये ते, आणि मागच्या पर्वणीत ते चेंगरा-चेंगरी झालेली खूप प्रकार झालेले.
मग, मग म.
ची साथ आणि ते.
सगळं आलं होतं ना, त्यावेळे अंगाला अशा पुरळ वगैरे उठायच्या. ते पाण्यानी सगळं नाही का पा
आता काय माहिती.
त्या वर्षी त वर्षभरे बाप रे. हो. खूप मोठा सीन असतोय ना यावर्षी डायरेक्ट बारा महिन्याचा पूर्ण वर्षभरात. चा सीन असतो यावर्षी, अवघड आहे.
पाणी कमी राहिलं ना खूप रोगराई पसरेल त्याचचं टेन्शन आहे, बाकी नाही.
हा, आणि हे एवढं चालू आहे, त्याच्यामुळेच चालूए हे सगळं.
हो ना, खुप भयानक परिस्थिती होईल.
भयानक
आम्ही तर आमच्या घरी पाहुणे यायचे ना परवणीसाठी त्यांना सोडून यायचो.
जा तुम्ही, तुम्ही जा आम्ही तिला पोहचून हा, आम्ही जातो आ बरोबर आहे आम्हाला गंगेचच पाणी येतं अजून आपण असं म्हणायचं.
आम्ही तेच म्हणायचं, आम्हाला नळाला प्यायला सगळं गंगेचंच पाणी आम्हाला नाही
त्याच्यामुळे आम्हाला नाही जायची गरज, रोज जाता आमचे धुऊन जातात रोज. असं, खरंय.
खूप वे वेडापणा करतात लोकं. म्हणजे अध्यात्म अध्यात्माच्या ठिकाणी ठीक आहे. पण मग ती नाही करू काही गोष्टींचं.
अतिरेक हे काही गोष्टींचा खूप अतिरेक
खूप अतिरेक होतो, म ह्या पैशांचं काय नसतंच. पैसे उधळायचे सगळी सगळी हेळ सांड नुसती. खूप भयानक आहे, आणि लोकल लोकांना पण खूप प्रॉब्लेम होतो या गोष्टींमुळे.
मग जागेवरच्या लोकांना खूप प्रॉब्लेम येतो.
हम्म.
मग इ तेे बाहेरून येणारे लोक, खूप घाण करून जातात.
हो. खूप भयानक.
सगळा कचरा असतो बापरे. डायरेक्ट नको वाटत, वॉशरूम मेन, सगळं कोण, कुठे कोण. कुठे सगळीकडे अशी डायरेक्ट इच्छा नाही होत जाण्याची.
टिळस येते खरंच ना, आणि ते काय करतात स्नान कर तात आणि.
तिथंच-तिथंच सोडून देतात, आज सगंळ मग मी तेच तर सांगतेय. इतकी घाण करतात ना.
उपाया ना, असा नाही ना करायला पाहिजे. त्यांने किती पण स्वच्छ आता कर्मचारी ठेवले, तरी पण इतकं शक्यच नाहीये, लोडच तेवढा असतो.
पब्लिक असते, किती पब्लिक असते, कस काय शक्य होणारे. कर्मचारी.
ते प्रयागराज्य पण केवढं झालं होतं.
किती बापरे ते त किती झालं होत, म तो पण. तसं तिथलं पात्र खूप मोठंय ना. नदीचं पात्र तीथलं मोठं जास्त, तस आपल्या इथल्या
आणि मोकळयते, घाट वगैरेय, आपल्या इथे थोडं कंजेस्ट
हा गंगेवर थोडस हम्म. अस.
ते म्हणजे, एका वेळीच लाख लाख लोक आले, तर खूप अवघडे.
खूप गर्दी होऊन जाते, खूप गर्दी, खूप. चेंंगराचेंगरी होते, त्याच्यामध्ये हम्म अस.
लोक असे ट्रेनच्या ट्रेन भरून येतात.
त्यावेळेस स्पेशली गाड्या सोडलेल्या असतात ना. अजून, येणारे जाना मग, त्याच्यामुळे
ट्रान्सपोर्ट बंद करून, तेच चालू ठेवतात फक्त. हम्म.
अस. य त्याला तुच्याशी बोलत बोलत मी घरून निघाले, क्लास पर्यंत पोहोचत पण आले. दहा मिनटं लागूनच जातात, घरून निघाले का. ते म घ्यायला यायला. आणि कस हा, वीस मिनिटाच वॉक सहज होउन जातो.
खूप चांगलंय, तुही तुम्हाला ते कारण चांगलं मिळालंय पण.
हा मग, पण कधी कधी धावपळ होउन जाते ना, नको वाटत.
हा ते.
जास्त हम्म कधी कधी ओढातान जर झाली ना. मग इच्छा नाही होत, येण्याची सुद्धा, चालायची.
चिडून जाते.
चिडचिड होते. अस, नाही त त्याच्यामुळे त्याची काकूच असल्यामुळे ठीके, आमची ट्युशन वाली घरचीचे. लहाणी जाऊ बाईचे ट्युशन घेनारी, त्याच्यामुळे जाताना घेऊन जाते ती. मग घ्यायलाच जावं लागत, हम्म.
क्लासे म्हणजे तुमच्या
हा, घरचाच क्लासे मग सगळे बिझीये, जो तो, ज्याच्या त्याच्या, व्यवसायात बिझीये, अस म्हणट
बरंय ना, चांगलंय ना, आमच्या घरी पण तसचे, माझे जाऊबाई पण टीचरेत स्कूलमध्ये, येथेच पिंपळगाव मध्ये.
हा. तेच ना, हा मग आता माझे दीर कसे डीओपी होते. शूटिंगचे काम वगैरे कर, बरं मी कॉल कट करून, तुम्हाला कॉल करते अ.
हो हो.
चालेल. ह